हॅलो! हॅलो! ताई, हॅलो! हॅलो!
हॅलो! हां ताई, येतोय आवाज? हो, नमस्कार. हं हं, काय म्हण ता. झालं जेवण वगैरे?
हो हो झाले जेवण. आता गावाक. हा, लवकर झालेय. जेवण वगैरे झाले. आता या मुलांची शाळा वगैरे चालू होऊन गेल्यात. रूटीन. हूं! त्याच्यामुळे मग आणि जशी शाळा नसते तोपर्यंत आपल्याला बी आळसपणा येतो.
हो, मग तेच ना, आरामशीर चालतं सगळ्या गोष् एकदा रुटीन चालू झालं ना, व्यवस्थित आणि आता कसे दिवस पण मोठे येतात, रात्र लहान आहे ना त्याच्यामुळे
आणि आपले देवाचे कामं पण लवकर लवकर पटापट होतात. पोरांचं टिफिन पण होऊन जातं लवकर, आंघोळी, उठलं पण जातं लवकर.
तेच ना, की सकाळची शाळा असते का मुलांची तुमच्या?
हो, सकाळची शाळा असते.
ह अच्छा.
हम्म, दादा संध्याकाळी जातात दुकानावरती.
अच्छा हा हा चांगलंय. बाकी इतर वेळेस तुमचं काय चालू असतं मग?
काय नाही. काय नाही मग शिवण क्लाक्स करायचे, काय पार्लर चे एवढं वगैरे आले ते क्लायंट वगैरे तेवढ करायचे.
हो का अरे वा, चांगलं आहे, तुम्ही शिकवतात का? हो ह ह.
पार्लरचे वगैरे आलेत का एवढे क्लायंट वगैरे काढयचे आहेत मग आपण, अ एब्रो चे ब्लिच फेशिअल
हा हा हा आता खूप म्हणजे हा, आणि तुम्हाला ते सीझन मध्ये वगैरे चांगलं चालत असेल ना पार्लर, लग्न सीझन वगैरे अस तर?
ते तर चालतच मॅडम बोलवतात, तर मॅडमकडे बी जातो आम्ही, आणि काही आता तेचे प्रॉडक्ट पण आणले आहेत विकायला, आपले टी एस डी एस आरचे.
अच्छा.
हा ते पण
आता तर सगळीकडे म्हणजे पार्लर तुम्ही गावात, म्हणजे खेडेगावात सुद्धा मुली वगैरे सगळं आता हे करायला लागलंय ना. बऱ्याचसा कोर्सेस वगैरे पार्लर चे कोर्सेस किंवा स्वतः सुद्धा कराय लागले चांगली गोष्ट आहे ना. एवढं नव्हतं मुलींमध्ये
नको जाऊ नको अग अगोदर पहिले गावाकडचे लोकं असतना, चेहरा धुतला म्हणजे काळा पडतो तो खराब होतो असे सांगायचेत तेनी
तेच ना हा, प त्याच्यात पण कसे चांगले प्रोडक्ट वगैरे आयुर्वेदिक हर्बल प्रोडक्ट वगैरेच वापरायला पाहिजे, आता कसं बरेचशे केमिकल्स वगैरे पण मिक्स केले जातात ना, त्याचे पण साईड इफेक्ट होतात,.
नाही आता कसं आहे, प्रॉफेशनल झालेलं आहे पार्लरवाल्यातील, ते कसं जेणेकरून त्यांच्याकडे एक क्लाइंट आला म्हणजे तो दहाला पकडून आणायला पाहिजे त्यांनी.
हो ना तेच ना,, हो तेच, आणि चांगल्या तुमचा एखादा चांगला हातभार असला म्हणजे,, हात चांगला असला कि आपोआपच चार लोकं येतातच ना काम बघून, हो. तेज म्हणज असं, आणि चांगलं आहे ते एका गोष्ट दृष्टीने, हां बोला न.
पण बोलवतात मला.
हो ना चांगलंय.
तोमोटा झा
म एकदा हात बसला म्हणजे कसं आप आपल्या स्वतःसाठी तर आपण करतोच, घरातल्या लोकं आणि बाहेर पण मग ते चांगलं हे असतं, आणि आता जरूरी पण हे सगळ्या, म्हणजे सगळेच इव्हन अ तरुणींपासून अगदी म्हाताऱ्या बायांपर्यंत सगळ्याच पार्लरमध्ये जातात.
हो ना हो ना आता मोमिडन सुद्धा यायला लागले पार्लरमध्ये. पहिले तर ते लोक पण नाही यायचे असं हा. आपल्या पार्लरमध्ये तर जसे लहान मुलांची कटिंग वगैरे
अच्छा हां.
हा ब्लीच फेशिल वगैरे महिन्याच्या महिन्याला येऊन जातात अस हाय
मुली पण बऱ्याच कोर्सेसमध्ये आता भाग म्हणजे त्यांच एक आय टी आय वगैरे मध्ये पण पार्लरचा कोर्स वगैरे घेतला जातो ना आता
हो ना हो ना सरकारी पण राहतो, आयटीआ मध्ये पण घेतला जातो.
त्यांना म्हणजे सर्टिफिकेट कोर्स दिला जातो नय चांगलाय त्यांन पण त्यावर उभं राहिला छोटा मोठ हो ह.
आणि- कोचिंग क्लास ते बी चांगले क्लासेस होऊन गेलेले आहेत आता
हो का ह
ते बी घरी बासून चांगले चांगले महिला पण शिवायला लागून गेले आहेत क्लास वगैरे करायला लागून
हो चांगलं आहे ना किती शिलाई वाढली आहे, म्हणजे महा जस जस महागाई वाढते तशी शिलाई पण महाग. होय लागली आहेत.
एक एक ब्लाउजाची शिलाईन सहाशे सहाशे रुपये हाय आता अस्तरचे ब्लाउज
पण किती प्रकार झालेत ब्लाउज मध्ये पण किती प्रकारे बापरे बापरे म्हणजे आधी फक्त ते साधी कटोरी तेवढीच ब्लाउज दिसायचे आता त इतका म्हणजे काय काय विचारूच
बापरे पिनसेस स्कर्ट मुंबई कटोरी परत वन डॉग्स
हम
काय काय ब्लाउज निघाले त बस त्यांचे नाव वेगळे वेेगळे आहेत बिलकुल
नाडे ते आणि इकडनं म्हणजे हाताचे वगैरे डिझाईन. पाठीची डिझाईन, समोरून डिझाईन, भरपूरच प्रकार आलेत त्याच्यामध्ये म्हणे आणि आता कसं रेडीमेट पण मिळायला लागले ना ब्लाऊज वगैरे त्याच्या मूळ फॅब्रिकमध्ये चांगल्या फॅब्रिकमध्ये रेडीमेट पण भेटतात.
हो ना. हो ना. जस जसं जग बदलतं, तसं
हो, हो आपलं राहणीमान पण बदलत चाललंय ना. नवीन नवीन - आणि जे पूर्वी होतं आता ते पण म्हणजे एक प्रकारे ते अ ते पुन्हा एक चक्र चालू राहतं बघा. आधीच्या बाया जे घालायच्या आता ते फॅशन म्हणून आता ते यायला लागलंय. ते पैठणीचे किंवा ते नाही का खाण्याच्या वगेरे? ते घालायच्या आधी बाया वगैरे हो.
मी आता लांब बाह्यांचे ब्लाऊज शिवायला लागून गेले बाय अजून.
हो पूर मध्ये बंदच बंद होत ते, लांब बाह्या बघा. पूर्ण हातपर्यंत भरलेले, हा मध्ये बंद होत, पुन्हा तेच चालू झालं आता पुन. फॅशन हो ना. खणाचे ड्रेसेस वगैरे झाले, पैठाणीचे ड्रेस झाले,. ह, चांगलंय आहे ते.
हम्म.
लहान मुलींचे पण किती सुंदर फ्रॉक होतात.
हो ना हो ना, लहान मुलीऽ चे झाले, ब्लाउजांचे झाले, परत ड्रेस झालं, वन पीस, आता असेऽ जे आपल्या आई वडिलांना बी आवडले की नाही बुआ, मुलगी सांगते आता आईला. नाही बो, आई हे नाही, हे असं घे.
हे नको घालू तस ग, हा,, हो ना हो ना.
फक्त ब्लाऊज शिव.
ते कस मुली, हा, मुली पण कशा होताऽ हुशार झाल्या मुली, आईला शिकवतात त्यांना, मोठऽ आता कसंय एकमेकांच्या बाहेर, कॉलेजमध्ये, शाळेमध्ये बघतात ना मुली पण. तर,
हम्म हम्म.
आणि आईची साडी वगैरे, हं.
पहिल्यापासून मुलांच्या हातात मोबाईल आहे, मोठा मोबाईल राहिला का. मुलं त्याचे त्याच्या बरोबर, जेवढं आईला येत नाही तेवढं मुलं पणऽ कॅचअप करून घेता लगेच, टायपिंग वगैरे,
शिकवायची गरज नाही त्यांना, शिकून घेतात सगळ्या गोष्टी ते मोबाईलमुळे, तेवढं एकऽ आहे, पण नको ते पण शिकतात आणि पाहिजे ते पण शिकतात. त्या तस झालंय, हा.
त्याच्यामुळे तसंच येऽ
ते आपले, आप आता ते बघा, आधी पूर्वी साड्या वगैरे राहायच्या तर गोदडी वगैरे शिवायच्या बाया. बाकी सगळं काय करायचं, पडदे लावायचे, शाळाऽ साड्यांच्या त्या, वर अशे पडदे घरामध्ये, पडदे साड्यांच्याच दिसऽ दिसायच्या आधी, जुन्या झालेल्या साड्या, आऽ मुली म्हणजे अशे वन टप वन, अस पूर्ण अस छानऽ ड्रेस शिवून घेतात, ते पण किती म्हणजे वाया नाही जात, हो. वन पीस मध्ये,, अ छान वाटतं ते पण.
तेच ना, आणि ते खणाची साडी राहिली तर मस्त दिसते तो ड्रेस पन.
हो, सुंदर आहे त्याच्यात पण किती डिझाईन ये.
पैठणी झाली, खणाची साडी राहिली,
हो, आणि ज साड्यातऽ तशात जुन्या पडून पडून खराब होतात ना, त्याच्यापेक्षा वापरून घ्यायच्या, म्हणजे असं मुली असतील ज्यांच्या घरातऽ त्यांना तर चांगलंच आहे.
लग्नामध्ये म्हणजे आईची पण वापरली जाते, आणि मुलीला आपण ड्रेस घागर्याा सारखा टाईप शिवाऽ वला जातो, होतते असय. चांगले आहे त्यांच्यावाल शिवण शिवणं वगैरे जर कोणी शिवण ह शिवणारे असते ऍक्टिव्ह वगैरे तर बरोबर माणूस शिवू पण शेकतो बरोबर मापावर बसू पण शकतो
हो आणि कस नवीन नवीन आयडिया येत राहिली काहीतरी आपल्या विचाराने पण छान कलाकृती तयार हो तेना त्याच्यामध्ये पण हाव आपल्या म्हणजे एक एखादा आयडिया आली की आसं नाही आसं केलं त कसं दिसेल, फॅशन डिझायनर तेच त करतात. काय करता आपल्याला लोकं मोठे, मोठे अ. फॅशन डिझायनर काय करतात, ते त त्यांचं पण आपल्याला ते चांगलं वाटतं पण आप पण स्वतः पण मं एखाद्या बाईच्या हातात अ कला असली त ती पण चांगली फॅशन डिझाईन नग आपल्या आपल्या पुरत होवू शकते ना आणि स्वतः शिवलेला एक आनंद पण एक ता वेगळाच असतो.
हं कोणाकोणामध्ये काही ना काही कला असतेस.
हो पण कोणी दाखवत नाही, कोणाच्या कोणाला वेळ मिळत नाही तरी सगळं.
तेच ना हो. कोणी पुरणपोळीमध्ये असत, तर कोणी घरच्या कामात असत, कोणी शेतीमध्ये असतं, तर कोणी शिंवन क्लास मध्ये असत, कोणी पार्लर मध्ये अस त, कोणी बोलण्यात एक्सपर्ट असत अजून.
हो ते त आहेच हा सेव फक्त त्या आपल्या आतमधले दडलेल्या कला बाहेर निघायलाच पाहिजे ते तर ते म्हणजे. एखादा अस चान्स मिळाला एखादीला त ती व्यक्त होत नाही त मग बिचा ते आप आपल्या आतमध्येच तीच राहत की क. कां कोण काय म्हणेल, कोण काय म्हणेल, असं घाबरून घाबरून हं!
घुटून घुटूनच थोडं मनाच मनस्थिती खराब होऊन जाते.
खराब होऊन जाते, आणि कसं आपल्या आवडतंय ना तुम्हाला एखादी कला ती तुम्ही स्वतः पुुरता तुम्ही बाहेर तरी करा म्हणजे असं. चार लोकांत दिसलं पाहिजे ना ते, तेव्हाच त ते बाहेर द म्हणजे हे होईल.
बरोबर हूं!
वाव मिळतो म ते.
तेज ना. प्रोडक्टचे आणले होते मी आता हे डी एस आर चे प्रोडेक्ट. असं मनातल्या मनात वाटायचं की, दिले जातील दिले जात
हो हा आणि कसं एक. केल चांगलं वाटलं का ती पण सांगते ना म्हणजे, माऊथ टू माउथ त्यां त्याचा प्रचार पण हो तो की नाही चांगलं आहे बाबा, काही साईड इफेक्ट नही ये. त घेतात लोक मग तस, आणि आपण पण. हा!
त्याच्यात त सगळच चांगलय ताई.
हो!
ते लोकांना चांगलं बी वाटलं, तर बरं वाटत मग असंहे पार्लरच्या हिशोबाने.
आणि कसय कोणाची फसवणूक पण नको ना, त्याच्या आपल्याला चार पैसे मिळतील पण त्यांच पण नुकसान नको, त्यांना पण काहीतरी फायदा झाला पाहिजे हे जरुरी हे ना.
हो ना.
हा भरपूर हे प्रोडक्ट बापरे खूप आहेत.
जिथं बसते तिथं बजारामध्ये खूपच प्रोडक्ट हे आतात, विकले जातात आणि ज्याला हूं आता जसं जसं, नवीन नवीन, निघत जात तस तस, होत पण जातं नवीन.
हो आणि रोज दर महिन्याला म्हणजे किती प्रोडक्ट येतात दर ह्याला आठवड्यात नवीन एक प्रोडक्ट तयार होतो तर कुठल्याही गोष्टीच.
हा ना हा होतो ना ताई आपले द दहा मिनिट हे झाले मग हं चालेल चालेल.